आता आपण विषय घेऊया जळगाव मधले उद्योग,
बरं,
तुमच्या जळगाव मध्ये एमआयडीसी आहे ना?
हो, एमआयडीसी आहे.
अच्छा, किती मोठी एमआयडीसी आहे?
एमआयडीसी असेल तरी काही, तीन ते चार किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये पसरलेत.
तीन ते चार किलोमीटरच्या,
हा,
अ तर साधारणतः तिथं म्हणजे इंटरनॅशनल कंपन्या कोणकोणत्या आहेत?
अ शक्यतो इंटरनॅशनल कमीच आहेत सर.
अच्छा,
हा किंवा असे आंतर महाराष्ट्रीयच आहे जास्त. इंटरनॅशनल बाकी मगं तसं पाईप वगैरे जे आहेत.
हा.
पण ते एमआयडीसी सोडून आहेत.
हा ते बाहेर आहेत.
हा ते बाहेर आहेत जसं की ज जवळ जवळ दोन कंपन्या आहे. जळ गावच्या बाहेरच आहे.
अच्छा,
म्हणजे एक काय जळगावरून काय अठरा हो, एक काही अठरा किलोमीटर आहे. म एक काही बारा एक किलोमीटर येते जळगावपसून
हा ते म्हणजे आपल्या त्या ज्या रोड
एक जैन म्हणून ती धुळ्या रोड ला आहे आणि जी दुसरी आहे सुप्र्रीम कंपनी
हा सुप्रीम सुप्रीम बन
ते आहे. संभाजीनगरला रोड
अच्छा,
म्हणजे ती काही ती कंपनी आहे. म्हणजे ती कमीत कमी एकशे ऐंशी एकरमध्ये पसरलेली कंपनी आहे.
हा,
आणि ते क्षेत्रफळ वगैरे एकदम म्हणजे तिथला जो प्रोडक्ट आहे म्हणजे जसं की, तिथे जे पाईप वगैरे तयार होता. जे जेथे मटेरियल तयार होत.
हा,
ऑल ओवर इंडिया सप्लाय होते.
तिथे टाक्या बनतात का?
हो टाकी पण बनते पाण्याची.
अ त्या आपण त्याला कोणती टाकी म्हणतो ती हे कमर्शियल नाही आपल्या हजार
हा ये ना
अच्छा आणि तिथं जे प्लस्टिक वापर मी अस ऐकलं का आहे जे जुनं प्लस्टिक असते ते वापरलं जात हे खरं आहे का
हा जुनं नव दोघे मिक्चर असतो याच्यामध्ये
अच्छा आणि अजून असं सांगण्यासारखी कोणती कंपनी आहे मोठी
एक ते झालं की एक जैन म्हणून आहे जैन इरिगेशन त्या कंपनी मध्ये अ जसे की एक आपली कांद्याची पावडर येते
कशाची
कांदा कांदा जो खातो आपण कांदा
अच्छ हा ओनियन पावडर
ओनियन पावडर हे सर्व एक्सपोर्ट होते
अच्छा
म्हणजे ती भारतात कमी वापरली जाते भारताच्या बाहेर म्हणजे त्यांचा डायरेक्ट अ असं समजा नव्वद टक्के ते ऑनियन पावडर आहे पुूर्ण एक्सपोर्ट होते त्यानंतर तिथे पळांचा जूस
म्हणजे जेली जॅम वगैरे असो का
अ तसही म्हट
मग तो तुम्हाला म्हणजे हॅलो हॅलो हॅलो आवाज हा येतोय येतोय
हा तेथे सर आंब्याचा जो आंब्याचा रस असतो लांबे बनाक कि आंबेदरा तो बाराही महिने असतोडायरी
अच्छा
हम्म त्यांनी असं काही शेतीमध्ये असं काही.. हे केले त्यांनी कि म्हटला त्यांनी...
म्हणजे बाराही महिने पिकणारा बाराही महिने येणारा आंबा फिरतात का ते...
हो... म्हणजे तिथे हा त्यांचे ज्या ब्रांचेस आहेत.
हा...
का म्हणतात ते तिथे आंब्या जर शिवा आंबे हे बारा महिने मिळते
हा ना आता मी बघतो ना समज आम्ही अपडाऊन आता बऱ्याच जळगावलाम्ही येत त्या ऋषिकेश चौरी तेत्या त्या म्हंजे मेन यम अय डी सी परिसर कोणता आहे तुम्हाला
मेन एम आयडी सी आपलं इथलं जळगाव मध्ये एंटर केलं ना
अजिंठा रोड वरती आहे ती
आजीनंठा
अजिंठा चौफुल्ली हॅलो हॅलो
फिर आवाज
हा हा हा हा येतो येतोय तुम्ही थोडं नेटवर्क मे होत्या... नंतर मग आता समजा तिथं हे काही मला वाटतं याचे स्पेअर पण बनतात ना गाड्यांचे...
हा ते पण आहे अ एक लीग रनड म्हणून आहे... स्विचेसची कंपनी.. ही ती आहे.
हे आप... आपली एकथे लोकल म्हणजे शिव वायर आहे म्हणून ते पणथ.. फेमस आहे वायर...
हो वायर वगैरेचे पण आहे..
हा तिथला कारण की आता आम्ही बरेचदा सामान घ्यायलात ते जळगावला ते सांगतात का शिव इथला लोकल.. ब्रँड म्हटलं हो.. अच्छा अजून म्हणजे तिथले एमआयडीसी आणि... आता कसं एअरपोर्ट वगैरे आहे तर म्हणजे काही समजा एक्सपोर्ट वगैरे होत का सामान मग तिथून...
हो भरपूर एक्सपोर्ट होत... मग त्यानंतर आपलं हे चढाईचं प्रोडक्ट भरपूर आहे.. चटाईच प्रोडक्शन आहे चटाई चटाई... चटई झाली त्यानंतर मग एक डाळ मिल असत ह डाळीची पावडर.. ऑर्डर वगैरे म्हणू... त्याचही भरपूर म्हणजे एमआयडीसी मध्ये त्या कंपन्या भरपूर आहेत.. एक चटाई हा चटाई आणि एक दालमील
ह...
त्यानंतर हे प्लास्टिकचे बाकी मग कोडस्या वगैरा...
प्लास्टिक तर फेमसच आहे ना...
हम्म...
म्हणजे आता म्हणतात ना आपलं हे जैन इरिगेशनच आणि... प्रेमच हे दोन तर म्हणजे ते फेमसच आहे... प्रोडक्ट आहे का तिथ...
अ नाही फिनोलक्स वगैरे नाही फिनोलेक्स हे सर संभाजीनगर....
अच्छा...
संभाजीनगरला... आणि त्याच्यानंतर एक एक ते टॅक्समुळे... ते संभाजीनगर ला आहे.
आणि हा टेक्समो तर समजा ते मोटरपंप वगैरे बनवतात ना. हॅलो. हॅलो.
तर सुब
तुमचं नेटवर्क जातय तुमचं हा तुमचं नेटवर्क नाही हा बोला.
एक सुप्रीम जशी आहे तशी एक सुप्रीमप म्हणून बणाय..
सुप्रिमो...
हा...
ती काय बनवते...
सेम टाकी वगैरे पाण्याच्या टाक वगैरे...
अच्छा...
हा त्याच्यानंतर त्यांचे बाथरूम वगैरेचे... रमते पण आहेत..
आ...
बाथरूम वगैरेमध्ये जे लागणारे आयटम आहेत..
ते...
शवण वगरे जसे नळ वगैरा ते बनवतात
आणि आपलं हे रेल्वे संबंधी काही प्रोडक्ट बनत का तिथं
नाही रेल्वे संबंधी नाही बाकी मग एक आपलं धान्य मार्केट आहे. ते म्हणजे भरपूर मोठं धान्य मार्केट जे आहेत ना
हम् हम्.
म्हणजे तिथे भरपूर आहे आजूबाजूचे जेवढे खेडेपाडे वगैरे सगळं सर्व मा धान्य आणून जळगावच्या धान्य मार्केटला विकतात धान्य मार्केट प्लस भाजी मार्केट म्हणजे ते भरपूर मोठा मार्केट.
आणि आता समजा जळगाव एमआयडीसी मग आपला सगळ्या म्हणजे आता जळगाव एमआयडीसी मलकापूरला तर छोटी पुढ मग अजून कोणती आहे मग नाशिकच डायरेक्ट
नाशिक आणि त्यानंतर मग जळगावपेक्षाही थोडी मोठी म्हटलं की मग धुळ्याची एमआयडीसी.
अच्छा अच्छा जळ जळगावपेक्षा धुळेची एमआयडीसी मोठी आहे का?
हो.
अच्छा मला वाटतं जळगावाची मोठी आहे का?
धोळ्यापेक्षा मग आपली संभाजीनगरची.
नाही संभाजीनगरची तर बर एशियातली म्हणजे येच्यातली मानले जाते ना मोठ म्हणजे मोठी एम आय डीसी माानले जाते ना एशिया मधली कीतितरी नंबरची आहे ती.
हमम म्हणजे ती समजा नाशिकपेक्षाही मोठी येईल अस.
हो हो हो नागपूर. अ आणि औरंगाबाद संभाजीनगर हे ना म्हणजे फेमस आहेत.
इथे सर म्हणजे जळगावला तर नाही एवढं इंटरनॅशनल बाकी म्हटलं की जळगाव सोडून आपले जसं नाशिकची एमआयटीसी म्हटली.
हमम..
तिथे जसं एम आर एफ अपोलो
हो नाशिकला आहे ना फक्त महिंद्राची एक मोठी कंप फनी आहे आणि टायरांचा. पण संभाजीनगरला इंटरनॅशनल कंपनी आहेत जस स्कोडा आहे ओल्वो आहे.
हा भरपूरय तेथे.
त्यानंतर पुढे रांजणगावला जे आहे ना एल जी आहे.
हा.
त ति तर तिथेत पण हा. संभाजीनगरला तर व्हिडिओ कॉन व्हडिओ कॉन तर बंद पडली आता.
हा नाही तसं एक जसं जळगावला एल जीचा प्लॅन येणार होता मग ते काही जागेच्या इश्यूमुळे तो प्लॅन कॅन्सल झाला
अच्छा
हा म्हणजे त्यांच पाहणी वगैरे मोजमाप वगैरे अस कंपनी टाकायचं त्यांचा प्लॅन झालेला होता.
अच्छा जळगावला पाणी तर भुसावळ भुसावळच्या धरणातूनच येत ताप तापित धरणावरुनच येत ना. हा हॅलो. आवाज येतो का धरणाधर म्हणजे भुसाळला जे धरण आहे ना तिकडे तापी नदीवरच तिकडूनच पाणी येतं ना तिथं. हा जळगावाला काही हे नाही आहेे.
वाघ उरचं पाणी येतं एक.
कारण ते दोन नद्या तिथं आहे ना तिथं त्याच्यामुळे त्यांना चांगले आहे.
हम् शक्यतो आता ते म्हंटलं धरणाचं पाणी त्यांना कमी तथे जळगावला जास्त पुरतं.
हा. आणि रेल्वेचं पण खूप मोठं असल्यामुळे तिथं पण पाणी जिथं पाणी आहे तिथं उद्योग आहेत आणि झाला सर्वात महत्त्वाच म्हणजे ते पॉवर प्लनट आहे आपलं पॉवर हाऊस
आता तसं म्हटलं तर एक हे भुसावळच्या स्टेशन भुसावळ मोठं जंक्शन आहे
हा
ते जेम संजेवडगाव ला होणार
हा
ते घर आजूबाजूला घर असल्यामुळे ते प्लॅन कॅन्सल झाला ते
हम हा
आता जिल््हा जडगावे तालुक्याला प्लॅन गेलेला आहे
तर आता आपल्या साडे दहा मिनिट झाले मी कट करतो आणि आपण ते व्हॉट्सअपवरती या तुमचा काय प्रॉब्लेमतो डिस्कस करूया
ओके